हॅलो हां जी बोलिए हं बोला.
सामाजिक संस्था आणि उपक्रम बघ त्यांचा
ह कोणाचं हं.
बालहत्या प्रतिबंधक गृह अठराशे त्रेसष्ट मध्ये एका ब्राह्मणेेतररोपकार बुद्धीने ब्राह्मण विद्वांसाठी काढलेली ही भारतातील पहिली संस्था होती. यासाठी मोरो विठल वाळेकर यांची मदत मिळाली. अठराशे त्रेसष्ट. बाल हत्या प्रतिबंधक विक्टोरिया बालिक आश्रम वाळवे करत.
त्यांची कशासाठी मदत मिळाली.
विधवांसाठी काढलेली भारतातील पहिली संस्था होती बालहत्या प्रतिबंधक गृह
हम्म. हम्म.
विक्टोरया बालिकाश्रम त्यांचच आहे अठराशे शहत्तर धनकवडी येथे शिवाप्पा यांच्या मदतीने सुरु केलं. न्हाव्यांचा संप मुंबई येथे नाव्यांची सभा बोलून त्यांना स्त्रियांच्या विधवांच्या केशवपणापासून परावृत त केले.
अठराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांची आणि युवराज बॉन यांची भेट झाली. पहिलं काय केलं त्यांनी बाल प्रती
हां.
बाल प्रतिबंधक बाल त्यासाठी तथे प्रिया बालिकाश्रम अठराशे सत्याहत्तर मध्ये नांदगवडी येेते श्टॉपाच्या मदतीने हॅलो.
हा येस.
विक्टोरिया बालिका मारतःच्या शेवा का?
आवाज आवाज र वारी केलाय ग.
न्हाव्यांचा संपा अठराशे एकोणनव्वद मध्ये हम्. आणि त्यांची भेट युवराज ड्यूक ऑफ कॅनट सोबत अठराशे अठ्ठ्यांशी मध्ये झाली.
हॅलो.
हा.
हा.
पहिला बाल हत्या. पहिला बाल हत्या प्रतिबंधक कार्य. त्यानंतर न्हाव्यांचा नाही त्यानंतर विक्टोरिया बालिकाश्रम हम्म त्यानंतर त्यांची भेट कुणासंग झाली. युराज डीक ऑफ कॅनट
बर.
हम् त्यानंतर नाव्यांचा संप अठराशे एकोणनव्वद मध्ये तू का केलास का नाहीस ग.
हॅलो!
हॅलो!
हां हिस्ट्री का मी केलं नाही आहे. मराठीचा केलो.
हम्म.
त्या शब्दांचा त्याचे क्वेशचन वाचलो शंभरभर परत इंग्रजीचं जर दोन एक एक दीड तसा एक चतीस पलो
हम्म.
मेरीचं सगळं झालं.
हम्म
आज अ आणि हे ते क्वेशन पेपर घेतलो एक ते सपो लोकेशनपूर.
वर्षे तृतीय रत्न अठराशे पंचावन्न हे नाटक लिहिले. याची मध्यवर्ती कल्पना ब्राह्मण मूर्तीपूजेवर आधारित आहे. शेतकऱ्यांचा आसूड अठराशे त्याशी.. तृतीय रत्न अठराशे पंचावन्न मध्ये
हम्म.
सार्वजनिक सत्य धर्म. हम्म त्यांची टीका करणारे वृत्तपत्र बघ. निबंध माला प्रभाकर आणि विविध ज्ञान विस्तार. हे टीका करणार आहेत.
हम्म.
आणि कौतुक करणारे सत्यदीपिका सोबत पत्रिका आणि ज्ञान प्रकाश
हॅलो बोलकी.
ह बोलाय लागल.
ते जत राहं आपलं एवढंच आहे.
हम्म.
सावित्रीबाब काय सांगलं नाहीत.
ज कि पुुडा.
हम्म हम्म. जोत्रीेवरून ललेबर हे काम केलंत मर्दीिने आपल्याला काय माहत नाही. हॅलो!
हा बोल.
ज्योतिबा फुले लय भारी काम केलेत बाई ती मला काय माहित नाही बाई. त्यांची हिस्ट्री आपल्याला माहित नाही प्रॉपर
स्त्री धर्मनिती. नंतर सांगतो तुला स्त्रीधर्म निती कुणाचा आहे.
काय?
ग्रंथ.
कुणाचं आहे? स्त्रोत्र कुणाच आहे? हम्म.
लक्ष कुठं आहे काग तुझं मगाच्यान सांगाय लागलोय. रमाबाई रान पंडित रमाबाई रांडेच आहे ते. अन सार्वजनिक सत्यधर्म ह्यांच आहे ज्योतिराव. श्रीधर्मनीती रमाबाई रानडे पंडिता.
हम्म. हे का नाही आणि परत वाचाय पाहिज बा एकदा वाचून काय होत नाही.
त्यासाठीच यस, यस काढून ठवले.
येसेच काय नोट पण कढल्या पाहिजे.
काढत बस तू तुला वेळ असला तर.
अग म्हणालोय ग मी आता वेळ नाही माहितीे आहे मला. उठच बोल हॅलो.
हम्म.
आता कोण आहे पुढं?
काय नाही बास सात सव्वीस झालत.
किती? बोल की.
सात एकोणपन्नास झाल्यात.
सात एकोणपन्नास.
हम्म...
हम्म.. इंग्लिशचं केले किती, किती झालेत लेक्चर?
इंग्लिश चार राहिला असतील.
राहिल्यात? सहा का चार?
चार.
हम्म, हम्म. सगळे नोट्स काढल्यास का पहिल्या पासन?
हम्म.
इंग्लिशच्या सगळ्या सुरुवातीपासून नोट्स काढल्याच काय?
होय.
मराठीच काय वाचतेस नुसतं?
होय. तु काय नोट्स पडतेस काय?
ह्या ज्या
हम्...
इंग्लिशच तेवढच की.
मराठीच नाही ना काढत?
हम्म, हुं मराठीच काय काढू मला काय काढायचं? कळतच नाही म्हणून विचारल तू कढलस.
काढु नको मराठीचं पुस्तक आहे काढु नको.
हम्म..
ह. चालतय ठेव.
हॅलो.
ठेव दहा मिनिट झाल्यात..